लागला रे हा लागला लागला. काय नाही मला का आता थाबवलय इथं.
मंग
पण ते नाना म्हणे ते पंशासाठी तुला, ऐक ना हॅलो
हां बोल ना बोल.
नाना म्हण नाना म्हणी. मला अजून दोन चार कॉल करायचे आहे, तर तू मी गय धुल चालू दहा मिनिटं बोल म्हणे त्यांच्याशी ‌.
हम्म
हम्म. म्हणू म्हटलं मग थांब बोल बाबा काय बोलत सांग तो कहानी एखादी.
काय अ रे संग एक म्हातारी होती ती लहानपणीच मेली.
हा हा एवढी दोन सेकंदाची.
मग
त्याना दहा मिनिटं बोलयच ये दहा पर राहूदे गेलता का? कंपनीत.
हा.
हॅलो हा का तुला सर्दी झाली काय रे अभी?
नाही ग.
मग?
बर नाही झाली का बरं?
का बर नाही बाबा सहज विचारलं. मी पण झोपून बोलते मग, कधी आला कंपनीतून?
रोजच्या टाइमिंग ला.
हम हम उद्याच्या दिवस जातो ना मग?
हा.
हम् हम मग आता लॅपटॉपची कसं करायचंय?
अरे बोलायला विषय नाही काय म्हणून बोल राहिली तर तुला तसच वाटत प्रश्न हीचे.
नाय ग एखाद्या मित्राच घेतो थांब.
हा मग तेच गेऊं ठेवावा करावा म काय.
हम.?
माईन ते आल ते आज नाशिकला.
कुठ?
ह ती सीटीक केअर हॉस्पिटलला.
हा सिटी केेअर हॉस्पिटल ला?
हम. ते माहीता एम आर काढायला एम आर. काडा गिल्ती गुडग्या आन कमरचा हा. का काय हा काय म्हणताय नक्की नाही काय अक्षर ती?
एम आर आय एम आर आय हा.
एम आर आय मी मध्ये आय घालीती म्हणून चुकत वाटत. नाही ते इथूनी पडला मोटरसायकल गेली आणि मग बस न गेली.?
का बर?
मग पावसा पाण्याच मोटरसायकल कुड वली होत जतीली.
आ म मोठी गाडी आणायची न.
तुला माहिती आहे न घरची किती वुषार ये.
येवढं. एवढी गोठी गाडी असोन आणते री काय फायदा.
आन म त्याच्यात हे अरे डॉक्टर मते माईच गुडग्यात ऑपरेशन नय होईत मते.
का बर?
त्या गादी ती गादी डायरेक्ट संपूर्णच जाईल म्हणे जिझुन.
म आता काय करतील तर.
काहीच नाही करताय तुम्ही कामं बंद करा म्हणे, बसाय उठाय बसून
मग काय आता आहेतच जागेवर
मग आता बुवा लई कामं नाही करायची, लई हिंड असं बसाय उठायचं नाही. आमकं नाही तमकं. बाबा काय सांगू तो मरू दे बाई ते मणकेचे तसंच सांगित? लय मला तर मला जायचं होतं. पण मी डॉक्टर क जाय नव्हते. तेना त्याला आधीच चिठ्ठी लागते, एखाद्या डॉक्टरची.
हा हा?
मग एम आय आर करायला जाते बास ते त्यांच्या भावाला ऍडमिट. करेल तेव्हा त्या डॉक्टरची चिठ्ठी करून आणेल होती त्यांनी,
अच्छा,?
हू.
आता लागलेत चालायला बुवा.
हा मामा चालते ना मी नाही का एकदा गेले तुला माहित नाही का, आम्ही आता वडनेरला. गेलतो बस?
हा माहिती आहे बसनी.
मग तवाच पाहिलं चालंत आहे आता. तसं काय चाल बाकीच सांगतील त्या गोष्टी गप्पा पाऊस पाणी आहे का तुम्हांला?
चालू आहे ना पाऊस थांबत नाही आमच्यात पाऊस.
हां ना तुमच्यात थांबतच नाही आहे ना.
हूं? आम्ही आम्ही पावसाळ्या भागातले माणसं आहे?
हा तुम्ही पाण्याच्या भागातली म्हनून पाऊस आहे.
ह मग,
आता आपल्या काय करना पाठवाव राहिला तू तर स्टेटस पाहतो ना गोदावरी कशी पारदशी. या आताच्या आता पर्यंत दोनदा पूर येऊन गेला ना तिला. सायकडा अन् चांदूरी. टाकळीन सगळीकडं पाणीच पाणी.
म्हणे पाऊस कमी आहे?
हूं आपल्याना त्रास देवू राहिला सारखं.
तेच ना खुडा काय आता,
खुडा कसला मिरचीचा.
हं,
अरे म्हणत होते नाना? उद्या परवा करू पण ते उद्या डोंगरतं लग्न आहे येतं.
हा हा कुठं आहे ते लग्न?
परत तो तो एक तर रविवारचा भावड्या येई तो य य. येतोय आपल्या सात आठ दिवसापासून तीनशे रुपये रोजानं मंग, त्याला येऊद्या कारण आहे की लग्न खांडगावला हाय वाटतं.
हूं हूं तो का बरं येतो कामाला.
मग आपण बोलवूया आपल्या नळीन ते रेटत नाहीणारे? तारी भरायच्या होत्या, टोकरं रवायची होती.
हा हा.
मग, नानाच्या जोडी होता, तो हात खात घालायची व्हती एकच गल्ली टाकली अन् लगेच पेऊन बदा बदा पडाय. त आला घरी निघून मला आणि नानालाच घालावं लागली? एवढ्या माकाला जावू दे मरु दे मग काय काय भाजी नेलती आज डब्याला?
चमाच
तुमच्या शकट मोठी आह
हम,
कस होताक पिकल लाल? आपण लाल टमाट्याची.
हा म?
हा ह मला वाटलं खचावती का.
वाघातली, आमच्या सगळं येतं?
बरं आहे मग किती झाले.
काय वाजेत.
पेमेंट झालं का पण तुझं.
कायच काय अजून जा पहिल नाही. चौदा दिवस बणत म्हणता आता होत आले, चौदा दिवस अजून दोन दिवस थांबतो?
मग चौदा दिवस होतील का?
हम् एक तारखेला होईल चौदा दिवस.
आधी कोण चालू करेल तू की ननंद? पण तरी नाना म्हणते मला जास्त पैसे याच्यापेक्षा.
हा मग. असं चालू बी आधी करेल चालू आध अदी माझ वहिल पण मला मला काही यायलच नव्हतं फक्त उघडून ठेवालं होतं. तसं नानाला उघाडलं उघडलं आलत.
हा बरं मग नाना नाना आता कोणीशी तरी बोलत होती मुंबईच्या माणसाशी. त्यांना करेल होता त्याला श हा त्याला शंभर भेटले नाना ला ऐन्शी त्यांना करेल आता. मग आता तो परत म्हणे अ
भेटलं का?
हा नाना म्हणते भेटले म्हणजे त्याच्यात जमा झाले.
हम हम
आता ना तो नाना दोघ जण बोलत होते सुरक्षित माणूस आहे तो. आता तो म्हणत होता. अ आधी ना मेसेज टाकायचा आणि मग फोन कराय डायरेक्ट फोन नाही करायचा फोन फेल जातो ना.
हम्
मग तो मग नाना म्हणे मग कधी करायचा आठच्या करायचा का आठच्या पुढं नाना म्हण नाही नाही म्हणे. आपण नऊ ला बोलू म्हणे मग तवा आता नाना करणारे
हम् हम
मग इकडे शंभर इकडे ऐन्शी हे बर नाही प म काय चालवून द्यावा. तुला काल माझ्या फोन पे वरून एक रुपया पाठवला होता आला का?
कोणी पाठवलं?
हॅलो
कोण पाठवलं होता? आ, नानांनी? हा हा का बर
मग माझ ना त्या ब्ला ब्लाउज वालीची शिलाई पाठवायची होती ना.
हम्म
तिला जाई ना ते तसे पाठवत नाना म्हणे मग म मग आपल ट्राय करून पहा मग नानांनी एक रुपया पाठवून पाहीला. तर ते म्हणे अभि ला गेला.
मग
मग नंतर गेले तिला चारशे सत्तर.
हम हम् हम हप्ता पाठवतात ना मग. काय रे कस काय काढून घेतलंय का?
हा आता काहीच नाही, दहा का वीस रुपये हा काढून नाही घेत. अ ते चार होते. आणि मागचा हप्ता पडेल होता पाच साडेपाच. पाचव होते मंग कलीचे ऑनलाईन क्लांस चे सांथ भरले मगं मामा मनं टाकले. कांहीं दिली ऑनलाईन पाठवूंन.
हां उद्यां नं मारती.
नाहीं मंग आंता नाणं म्हंण मी देतो दुधातूंन दानं नाणं देतील नां मगं दुधातूंन
हिडतेक पतं करं नाहीं तं.
आंता पाहूंन नां आंता प फर्स्ट टाईम आहे कायं करतांय नाहीं तरं मंग बेतचं पाहनां.
नस्तं कायं काढायचं देतात रायचं कां संपून. खातंय.
तेचं नां रुपय राहील नाहीं पगांर येतूंन दाहादां नाहीं मी कांल काढूं बाबां मलां नाहीं येतं. चिकोड मी हां मामा सांगून घेईल तरं मी.
हम्मं
बरं मंग आम्हांला आंज कपडे धुतले होते नाहीं आंज तिकडे गेलं तरं. आंता पुढचां हप्तां भरतीथचं राहतो नां.
हां पारं मगं आपणं थांम नां नियोजन करे
नाहीं लवकरं नुक आहे लंय लवकरंनून को व बीती दसते तो आपलं पी डी अफ बीडी अफ करं. थ्री थ्री. यां रविवारी आंता रविवारी येईल नां परवां परवांच्या.
हम्मं.
बरं कां.
हम्मं.
म्हणजे थांब आंता आंज किती तारिक आहे.
हम्मं आंज तीस आहे.
तीस आहे नां उद्या शुक्रवारी एक. तीस शनिवार एक रविवार दोन सोमवार तीनं मंगळवार चार बुधवार पांच गुरुवार सहाशु. शुक्रवार सात शनिवार आठ मंग रविवारी आंला ते नऊ लां म्हणजे पुढच्यां रविवारी जाशील मंग पंधरा लां.
हम्मं पंधराला नाहीं तेरालांच जाईल.
तेरालां जाईल ते मगं. काबरं मलां वाटलं पधरा हां कां कायं गं नां मगं तुझ्यां इच्छ हां मंग मलां वाटलं पंधराला भरतं आहे. त्यां वायं शनिवार रविवार येते मंग म्हटलं हां कायं जाईल मंग.
हं हं.
म्हणूंन मी आंता येतो माझां.
हम्मं हम्मं.
हम्मं.
दहा मिनिटं झाले, करं बंद.
किती?
दहा मिनिटं
झाले कां, करूं कां बंद, तुलां किती येतील आंता यांचे?
नाहीं माहिती अजूंन, नंतर कळलं.
हां कां, करूं कां बंद, दिसतं की यांच्यात मांल पाहांयला,
नाहीं, तुलां कांहीं समजणांर नाहीं तूं कंट करूंन दे, कांहीं बोटं नको घालू तसले.
ह.